झाला आवाज येत नाही का काय काय रेंज गेल्या
नाही नाही येत त की त काय माहिती ते दुसऱ्या कॉलवर फोनवर को कोणा अस फोन आला तर मला ते दुसऱ्या
खरं नाही तेच्यामुळ कट होत नाही
ठती दुसरा
नाही आता सकाळी कॉलिंग करत असताना फोन आलता नाही नाही सकाळी आता. कॉलिंग सुरू होत का नाही आपलं. त्यावेळी अक्षाच्या फोनवर कॉल आलेला की.
दोन सीम आहेत का एक काय हा मग ते दोन सीम असलेला दोनशे मासले के तसा प्रॉब्लेम येत असतय हा. आपला डाटा हा डाटा एकीकडे चालू असेल.
हम् हम् हम हम.
फो आला तर ति डाटा बंद होत टोमॅटिक.
हा हा हा हा हा हा,
हम्म. ह ह चालू जास्त ति जदा
झालं गता पावसायला लागला आता आणि तरी पण आहे
नाही जोर पाऊस चालू होऊदेल पूर्ण चालू होत नाही तोपर्यंत चालूच असतय ते हा
मला तर नाही पाऊसाल्यात कुठे जायला आवडत अजिबात घरातन बाहेर पडायला आवडत नाही तेवढंच पहिला पहिला सुरवातच का नाही त्यावेळेला छान वाटतं तेवढं छत्री घेऊन इकडे तिकडे फिरायला खर लोक जातात कनी धबधबा हे तेन बघायला अजिबात आवडत नाही पावसाळ्यात बाहेर पडाय मला
थोडं मोजक वाटतय पण तेवढं पण नाही बाबा ते हा हा हा
हिवाळ्यात उन्हाळ्यात काय असेल ते तेवढंच अम पावसाळयात अजिबात नाही हे पोरं म्हणत होती सगळी आपण इकडं जायचं तिक ड जायच फार्महाऊस ला जायच हमहम म्हटलं मी तर माझी इच्छाच नाही हाय
ग्रुप वर चालू होते की तर कुठे जायचं काय हे हाय
मग मी म्हटल जाऊया की जाऊया कि कि म्हटलं हा करूया की नियोजन कुठं पाऊस आहे चिप चिप चिप चिप करत जायचं विजा पडत्यात झाडं पडत पडत्यात दरड कोसळत्या कोकनात बिकनातन जायच म्हणजे ते रिस्की
नाही नाही तिकडे रिस्क हाय तिकड कोकणात तर काय आवघडच हाय. गाड्या स्लीप कुठं काय काय अन काय असं का
हम आणि जिव नको होतोय आणि तीकडन आल्यावर आणि हु म्हणून कपडे बिपडे हे ते पडलेलं असतय आधीच उन्हाच हिचं पावसाचं वाळत नाही काय नाहीत कुबट वास सगळा आणि लय पाऊस झाला की एक तर पाण्याचा पुरवठा बी होत नाही.
तिला पण बोलायचंय वाटतं
हां ती मोबाईला तस करती हा हा गब बस
आवघड झालंय
हं लय वांड हाय
आयोध्या तर कशी म्हटली बघितला नव
हं कशाला बोलत बसतीस
कॉलिंग कॉलिंग सुरु आहे. कॉलिंग सुरू हाय काम करत्या कॉलिंग कोण य ते कोण बोलाला नाही म्हणाल्या लयी अहो विचारत्या कुठ जरी गेलं तरी पण काय कराय गेलतीस कुठे गेलतिस काय आणलंस बघू मग मग काय घेऊन आलं नाही तर गिलतीस कशाला म
हम
मी ही कपडे कुणाचे घातल्यास असली कपडे कुठे आहेत तुझ्याकडं
होय
कसली पावडर लावण्यास असला कसला वास यायलाय तूझ्या जवळ काय आणलेस घरात ग आस सासू सुद्धा विचारत नाही मला एवढा प्रश्न लई विचारता लई म्हणजे लई एक कानातलं जरी वेगळं घात नंतर मला म्हणत्या हे कवा घेतल्यास लय लक्ष असंतय तिज
आणि जेवढं काय ज्वेलरी खरेदी करेल ना तेवढं सगळी एकटीच घालते तीच होय सगळ्या माझ्या बापात सगळं तिला बसतच की
बसत बसत हा
तब्येत असल्यामुळे कडेतील माझ्या माफत सगळे येते हम्म ह गुडगुडत आता जर खराब झाल्या हातन गुडगुड त्यामु शावणीचा ड्रेस तर आमच्या लग्नाचा श्रावणीचा ड्रेस टोला गेल्या वर्ी बसत होता गेल्या का त्याच्या गेल्यार्षी
होय तबी्येत आय तजी
हम्म दहंडीच्या वेळेला घातलेल्या
हम्
खरं आता लवाण झाले ऐकत नाही अजिबात
पुरी घय नसत मग फिरायला आहे मुर्गी शिवर््य हा ह हा करत फळत येते लगेचच मोबाईल व असला हिला रांगाय शिकले मोबाईल असला की एडनच करते हम्म हम् हम्म हम्
मग घरातल्यांच आवरलं का नाही बाकीच्यांच
सगळी हा
रात्रीची झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे बघा एक नंबर जाग नाहीला पाहिजे माझ तस नाही प्रत्येक दोन तसाला उडतोय मी प्रत्येक दोन तासाला जागच येते आम्हाला काय वैशिष्ट्य कायम दोन नंदा सला उठ पण गॅलरीत भरून बघायचं पाणी प्यायचं
मुनकर घीक तुपती
खूठ ह ह गरम कुठे होते आमच्या इथं थंड वाज
अ खाली खाली
खाली होतय की गोरम आम्ही नाही बाबा खाली कधी झोपत
कसल गरम होते खल्ले मध माहिती का
मी तिथे एक मिनिट पण बसू शकत नाही झोपायचं लांबच
तलीवर असं अं टेरिस जाऊन झूप वाटतेय
टेरेसर आमच्या इथे गॅलरीत तर एवढी तुम्हाला सांगतो थंडी आहे असं मोठं जाड ब्लँकेट घेऊन झोपतोय अक्षय
हम हा हा
एवढी थंड वा असते पहाटेचं
मच्छर बी चावलेले कळणार ना एवढे झॉपिील वरती
ए त्या खर लेढ असेल लोई प्रमाणाच्या बाहेर असेल आम्ही एकदा झोपलेलो की अयोध्या आम्ही हनी झोपलेलो वरती मच्छरदानी लावून कुठलं ते मच्छरदानी पार करून धासात
हा
ति मच्छदानी नाव छटी छोटी ढासा आज शिरत होते त्याच्यात
जिरा सोडा मध्ये स्प्राईट मिसळून चांग लागते का
हम्म कस लागेल चांगल्याची
कस लागल चांगलं काहीतरी येड्यासारखं
जिरा सोडा म लिंबू पिळा आणि प्या.
नाही, नाही स्प्राईट म लिंबू आणि मीठ थोडं टाकलं की एकदम सॉफ्ट. सॉफ्टड्रिंक पीलत काय नाय कधी?
काय? केलत की काळम्मावाडीला गेल्यावर
हा आ आ. जरा लिंबु पण ते चांगलं लागतय ते. भरपूर लिंबू पाहिजे फक्त त्याला.
कुठेतरी दूध, हळद आस घालून पिऊन झोपत्यात, तो मी सोडा आणि जिरा सोडा आणि का स्प्राइड पिऊन झोपा.
रोज स्प्राईट नाहीतर, मग थम्स अप. नाय नाय आम्ही नाही फ्रीज वापरत.
कसलं भारी ह्या जमान्यात फ्रीज वापरत नाही, मंजे लई भारी.
असं काय म्हणजे अ असं. रे हिजी गोष्ट नाही ती नाही नाही बरोबर आहे ते मला कळालं, हेजि गोष्ट नाही ती पण त्याज अ अ हाडं ठिसूळ होत्यात गार जास्त पाणी पिल की बरोबर
गार पाणी पण पिल्यावर, ए सी मध्ये पण बसल्यावर किंवा असं सतत पाण्यात राहिल्या मुळं.
मला आता लग्नाच्या आधी मी सेपरेट रूम होती, तिकडे मला काय?
हा.
मी तर आता लग्नाच्या आधी एक वर्ष झालं फक्त कुलर आणलाय मग कुलरची साधी हवा कधी घेत नव्हतो.
तुम्ही कुलर म्हणालाय फॅन फॅनच्या हवा घेत नव्हतो मी.
मी बी नाय बाबा, हे आता ह आली ही तेच्या मुळ का नाही.
हम.
कधीच नाही.
फॅनच वार सुद्धा डायरेक्ट अंगाला लागूू नये चांगलं नसतंय. जेवढं तुम्ही तुमचं शरीर गरम ठेवताय ना आणि जेवढं नैसर्गिक हवा घेताय ना तेवढं चांगलं, आमच्या पप्पा पप्पा सुद्धा आज एवढं वय हाय पप्पानच् आमच्या
हा, हा.
शुगर हाय एवढा त्रास हाय, ऑपरेशन एवढं पायाचं झालंय शुगरमुळ खरं अजून तब्येत तशी हाय, नॉन व्हेज तर केवढं खातात तर तेवढं फिरतात पण आणि कधीच फॅन च्या वाऱ्याला झोपत नाहीत, कायम बार बारा महिने, त्यांनी कायम बाहेर झोपतात अंगणात.
हा, ह. अंगणातच भारी भरपूर हा मस्त हाय येशील का नाय? नॅचरल सगळं.
मस्त वाटतय अंगणात झोपायला, एक नंबर झोप लागते माहितीए काय? आणि जाग पण सकाळी लवकर येत्या.
अच
कोल्हापुरातले लोक रात्री एक दोन वाजले तरी जागीच असत्यात. झोपतचं नाही. असे लोक आहेत, तरी आमच्या इथे पाण्याच जरा अस यायला लागलय बा पाणी एक दोन दिवस अडान येत होत, रोजच याय लागलय आता ते आपण गेलतो ते काळमवाडीला तिकडचच पाणी इथ येतय म्हणे. आणि सगळं पाणी आटलंय आहो तिथलं
व्हय आटला असेल, मे मध्ये पूर्ण कडक उन्हाळा असतोय मे मध्ये
व्हय व्हय. आपलं नशीब लई भारी हाय आपण एप्रिलमध्ये जाऊन आपल्या ट्रीप झाली भारी सक्सेस् नाय तर काय खरं नव्हतं बा आपलं तिथं तेवढी नोटीस लावून पण आपण गेलोय, एप्रिलच की चोवीस एप्रिल ला
लेडीज नाव येऊ राहिलं.
त्या बड्डे दिवशी
हा.
त्याच्यानंतर तिथं काय, सगळं बंदच केलं कि ते
त्याच्या आधीच मी ते व्हिडिओ बघितला, ते पोरगं वारलं बुडालेलं काहीतरी
चालतंय आता उरलेलं सकाळी कॉल करूया. सकाळी उठा मग लवकर, हम्म ठेऊ का मग?
हो हो.
हा.